ट हा तर कस आहे होयला
ठीक आहे बोला काय करताय.
काही नाही हम् पाऊस झाला तुमच्याकडे?
हो आज जरा झालासा जरास बरा झाला एवढा पण नाहीय मग बरा झाला. एकाद एक दोन तास पर्यंत पडत होता थोडा थोडासा.
हम् हम
हा जर असं चांगलं वाटत थोडस वातावरण चेंज झालं ना आणि कसं पाऊस पडायचं त्याच्या अगोदर दोन तीन दिवस असं खूप गरम पण होत होत.
हम्म हा थंड गार वारं
हा थोडासा थंड वासा वाटायलाता हा पावसाळा लवकर पाऊस यायला पाहिजे होत जरा उशीर झाला ह्या वेळेस.
हो ना.
हां.
तुमचं आवंरलं का जेवण वगैरे झालं?
जेवण वगैरे नाही थोडं उशीर असतय आमचा स्वयंपाक झाला आता.
हा हा हम ह.
थोडंसं खिचडी वगैरे बनवली आता संध्याका काय थोडस हलकं खायचं.
हा हा हो का हम् ह. तुम्ही जॉब करता का हो आवडला.
हा हा.
हम हम तुम्ही कुठे जॉब करता का?
हम हो जॉब करते मी पण मला दोन चार दिवस मी सुट्टी घेतली खूप दिवस झाला सुट्टी घेतली नव्हती ना त्यामुळे असं थोडंसं लय खूप धावपळ झाली होती मला थोडा आराम करावा आजारी पडल्यासारखं वाटायला जरास. वातावरण पण चेंज झालं ना.
त्यामुळे मग थोडस आहे दोन चार दिवस सुट्टी आहे.
हम.
ते हे सगळं निवांंत चालू आहे आपले संध्याकाळी उशीरा झोपायचं.
हम्म हम् ह. मग घरीच
तुमचं काय चालय तुम्ही काय म्हणता.
हा
तुम्हीच काय म्हणता म्हणलं काय चालय. जेवण वगैरे झालं ना तुमचं? हो का तुमच्याकडे लवकर असतय का जेवण?
हो लवकर जेवण करतो आम्ही.
नाय आम्हाला कसं अ ऑफिस वरून यायला असं लेट होतय ना त्यामुळे आमचं जेवण उशीर राहंतय. आल्यानंतर ना परत बनवायचं मग जेवायचं. हा आम्ही सगळे जॉब करतायत. ते आल्याला पण थोडं आवरायचं राहतंय थोडंस रेस्ट करायचा मग परत नंतर मग तिथून मग काय बनवायच स्वयंपाकाला मग इथून पुढे तयारी असते. आवाज येत आहे ना माझा? हॅलो. हॅलो
हा म्हटलं मुली तुमच्या मोठया असतील मुलं.
अ मुली नाही नाही मी अनमारिएड आहे.
हा हा.
हा हा मी दिदीकडे असते ना पण ते सगळे जॉब करतात घरामधले.
हा हा. आता मुलांना खेळायला भेटत नाही हम्म. हॅलो हॅलो हॅलो